हा बोल
ते रिजनिंग जरा वेगळेच हाय बय हा नी
हम्म
उलटय ते अभ्यास केल काय कराल्यास
मी व्हय
नाई
तूच सांगा आता काय करू
आता ह्यो नवीन आलेला टास्क कस तीस कॉल आहेत काय तुज काल त्याज्यावरच मला पाच केलतीस काय? काय म त्याच्यावरच पाच केलतीस काय
नाही. हेच्यावर नच केलतो.
लायब्ररी मध्ये किती वरच्यापेक्षा किती पर्सेंटेज एक्सट्रा होते.
हा
अभ्यास
होय.
किती पर्सेंट एक्स्ट्रा हूतय
आपण गेल्यापासन करतच बसतोय तस इथ सतरावेळा उठतोय झोपतोय एकसारखं लक्ष लागत नाही तीत लागतय तस आणि उद्या तिथच बसायचं बाहेर जायचं नाही. गिळायला तिथंच बसायचं म्हटलं बाहेर कुठ जायचं नाही.
म मग बोललो आहेच की मग सकाळीच तु आणि काय सांगायला मला
अनेकदा ताकीद केलं तुला
मला काय ताकत गरज हाय
ऐकत नाहीस न्हव तू
काय ऐकत नाही तुझ
सकाळी म्हटलेलो बास होतय तेवढं तिथं खऊया म्हणून
नुसत जागा तर बदललय मी
हा
जस जागा बदलली हाय थोडं
काय?
फक्त जागाच चेंज झालती हाय तेवढं सगळ मनानुसार खाल्लं नव्ह
अ मग तेच म्हणालोय तेवढं पण जागा पण चेंज करायला लागेली नसती आणि टाइम पण वेस्ट झाला नसता. आणि आईस्क्रीम कोण खाल्लं ग ते
हॅलो
हम्म बोल
कावन आतोुम्ही वही वरडब उद्या चपाती करा काय
भाकरी द्या वहीनी न तिला चपती काय खातात ग
अज केलंत कसं हॅलो
हम्म
त्या भाकरी बाहि
भाकरी काय चपाती का म आणत्यास
मी रोजी इथं भाकरीच खातोय ग इथून येत होतो तव्हा
म चपाती का कराय सांगाल्यास?
भाकरीसंग ताक लागतय गं नरडयातून उतरत नाही मी इथे होतो तव्हा रोज भाकरीच नेहत होतो की हॅलो
हा मला तर वर्ष ते नको वाटालय बाई कायतरी दुसर खाऊ वाटालय जेवण तेच नको वाटालय मला असं लाडू ते लाडू तेन आसतय ब हेच
हा हा आसूदे आसू मला भावना पोहचल्या पुढ काय बोलो नकोस
काय ते?
मला स तुला काय म्हणायच मला ते कळलय आता
नाही नाही तुला नाही माहित तो लाडू कस ला आसतोय
कुठला लाडू
ते बे इथ आमच्या समोर काकी आहे कनी तेनी करत्यात बाई
हुं आसूदे आसूदे
बेसन असतय कनी बेसन
हा हा खातोय मी खातोय व्हय इथं करत होतीत आमच्यात पण मला काय आवडत नाही तसलं हू माहित्या माहित्या क्रिस्पी क्रिस्पी लागतय क्रिस्पी क्रिस्पी लागत आसल? तोडात विरघळत आसल?
लई भारी करत्यात तेनी.
सूदे हसालासा का वाहिनी? माझ्याकड बी हायच की लाख रुपये का तवच हॅलो
काय?
काय? हॅलो
बोल की काय?
हा लाडूच लाडूच म्हणालतीस सात
वेळ किती झालाय बघ?
हुं हाय आजून तुला दुपारी काय लाडू खायच असतय?
मला जेवण नको आसतय गं दुपारी
मुृदामच म्हणतोय मी
हुं -
काय नाही, घेऊन यायचं. आता यहे सवय लागली तर मग इथ नंतर जॉबला लागल्यावर पण घेशील. पोरगी नव्ह तस आहेत पोरी त्या
नाश्ता करू वाटतंय मला नुसता.
व्ही आय पी नाहीस काय तू.
जेवण नको नास्ता.
हा तेच की व्ही आय पी नाहीस का तू हा व्ही आय पी नाहीस काय तू.
व्ही आय पी ला तेवढं पोट आहे न मला का नाही व्हय.
ब काय कुठं हाय. शोला नुस्ता- उगाच मी खातोय म्हणून म्हणून भुका लागत्यात म्हणून, तू पण जेवतीस. नाही आता एकटी जाणार कुठंतरी तू?
हा ते हे होते म्हणून करणार मग. मी माझ्या मम्मीला रात्री सांगितलेलं म्हून आणलेल.
मम्मीला काय सांगितलीस?
कर म्हणून.
त्याला काय जमणार हाय?
ये बाई तुझं बास कर सांगितल्याशिवाय काय होतेय व्हय ते? त्याचा काय संबंध आहे? ते होत म्हणून आणल्याल, आज मी आणलो नसतो व्हय.
काय झालं नसतेस?
आणलं असत हो खरल.
सकाळी भाकरी केली म्हणून आणलं नाही भाकरी केलता का वहिनी सकाळी? हूं. काय म्हणलायसा?
काय तरी दुसरा आणायचे जेवण कस.
तर मी बोलले ए बाई, तुम्हाला दुसरं काय, मला माहिती आहे गोडं बोलायच काम
आमची मम्मी मला म्हणता काय न्यायचं नाही. जेवण न्यायचं म्हणून.
नाही च बाई
जेवण न्यायचं म्हनत्यात.
बरोबर आहे की.
आयला पोट का फोडतय का काय? खाऊन खाऊन.
तू मला जा आवडल वाटायस का तु स्वतःला
तुम्हाला ण आणि मला पण
देतो मग काना खाली उगाच लांबडं लाऊ नकोस गप ग.
किती वाजल्यात भग.
कालचवढं वाजलं बघ.
टायमिंग ते बु कोणचं.
सय ते मलाला. वे. ते नाटकी करून चालत्या
हवा दहा मिनिटं नुसत झालं की तुझ फोन परत उद्या सकाळसत उचलला नाही बग.
बरोबर आहेच की कश्या ला व्हॅल्यू देतीस दुसऱ्या ला तू.
हम्म.
बरोबर झाले आहे देवाला सग्याला सेम. बरोबरच आहेऐ की . ते पाट मग पाट मगतं . जात मारलं माणस जे पाठी माग. तर बर कुलाच्या्या.
हा.
की ज्या ज्या पाठी्यावर लागतात ती माणसं राहत मारल्या पाठीमागं.
त्यात गाडवाची जातय. थोड पन्नास.
त्यांना व्हॅल्यू. जास्त व्हॅल्यूज दिल्यावर तसं होतय.
मी पन्नास मिनट व्हॅल्यू दिलो.
अंगात ते अलग तुते.
झोपाच्या टायमाला पन्नास मिनिट व्हॅल्यू देणं म्हणजे चेष्टा नव.
काय.
झोपायच्या वेळेला पन्नास मिनिटं व्हॅल्यू देणं म्हणजे चेष्टा नाव्ह.
ठेव लई झालं.
हो बाई पव तिकडं बघ ठेव.